हॅलो.
हॅलो हॅलो.
हॅलो.
नमस्कार अंजली ताई.
नमस्कार तई काय करताये?
काहीच नाही आज आमच्या इथं अंगणवाडी मध्ये लसीकरण होतं ना, अ य्यो आ आरोग्य तपासणी.
आरोग्य तरपसणी होती.
हा.
झाली का?
झाली ना,
मग सरांनी फोन लावला का ते विजिटवाले सर येणार होते.
नही ना,
नाही आल
हा
मॅडमांनी लावला
नाही कोणीच नाही लावलं
नाही लावलं सुरनी मणलाय रा ते आज जुन्या गावात आहे उद्या माहिती पडेल उद्या कोणत्या गावात येणार
अजून या गावामध्ये आहे
आज जुन्या गावामध्येध्ये काल येणार होते पण काल कॅमपून आजी गावात आहे कुकड तईने कोन लावलेला जुन्या गावात आणणार उद्या सांगणार की गावातजिट होणार
आसाम
हम्म
मला माहितीच नाही ना तई कोणीच नाही फोन लावलेल नाही सांगितलं ना
हम्म नाही मला पण नाही माहिती होतं काल सरांनी लावलेलं की सर बोलले की विजिट ला येणार आहे त्यांना मग बायांना सांगून ठेवायचं जनी ज्यां जे आप आपण द घेतलेले असेल जना सामान भेट कलं असेल ते किचन अडन भेटले असेल ते कोणा
होम
आमच्या संस्थेचं नाव आहे बायफ आ ते केक कार चारटेबल त्यांनाांेचं
हम हम मग उद्या य त तीलते
म्ह उद्या आता णार तस सांगून ठेवायचं
हा
कार्यक्रम के त्याच्यामध्ये बाया होत्या सदा होते किंवा गदर होते त्यांना सांगून ठेवाय की हे अमसर वि येणारे मुंबईहून मग भेटलं त्यांना हे सांगायचं ते सांगायचं फक्त सोून ठेयचं कारण की लोकांना माहिती पण माहिती नाही बा भेटत भ
हा ना हा ना अंगड वाडीचंच नाव घेतात त्याच्यामुळे मग हा त्यांना मग आपण आपला परिचय सांगतो ना त्यावेेळेस
ह आणि नाव सांगायचं बायप हा ते सांगायचं ्राम प्रकल्प अस
हा असं तरी सांगता यायला पाहिजे त्यांना
हा
मी पण सांगून
ते तरी प हा तमच्याकडे
हम हुशार हुशार महिलांना सांगावं लागेल कारण कि ते कमी बोलतात ते महिला मग आपल्या तोंडाकडे बघून हसायला लागून जातात ना कारण कि त्यांना आठवणच नाहीयेत ना हम् येणार आहे तर अजून त्यांना अजून सांगावं लागेल की येणार आहे ब विजिटला तर तुमच्या हा आपला प्रोजेक्टच नाव तरी सांगायला यायला पाहिजे आणि ते काय काय भेटलं आहे हे पण याच्या मार्फतच आहे बायफ मार्फत ते माहिती दिलेली आहे त्यांना हॅलो हॅलो आवाजच नाही येत आहेत ताई तुझा
येतोय नता
हॅलो
हॅलो
हा आवाजच नाही येतन तई
हॅलो
हा हा आता ऐकवाला
हॅलो तैरंग
तुझा आवाज बरोबर
कायरा. ह